हैलो, हा येतो आवाज?
येत पण ह्याच्यावरती मग बारा पण आहेत ते दाखवतात सेकंद. बर मेड द कोयलाेत.
हो बाराच मिनटाचे सातशे काहीतरी सेकंड होतं वाटत.
नाही आता हा कॉल परत आहे म्हटल्यावरती परस झिरो पासून स्टार्ट व्हायला पाहिजे हा झाले.
हो झालाय ना माझ्याकडे झिरो पासून दाखवतय.
टाकतोय ना.
हो तुमच्याकडे नाय दाखवत आहे का? बघा बरं.
दाखवतय माझ्याकडे म्हणजे कॉल प्रोग्रेसला दाखवतय सध ते हां. प्रोग्रेसला दाखवतोय.
अच्छा मस् टायमिंग नाही दाखवते का वरती
वरती टायमिंग दाखवते कॉल प्रोग्रेसमध्येध्ये दाखवते झिरो पासून आणि जो कॉलचा आहे ना. तिथे बारा म तो मगाज चकल दाखवत.
हां.
तळीण झालेला, हम्. म्हणजे आता हा माझा तिसरा कॉल होईल ना, हम्म. तुमचे आता किती झाले बारा झाले असतील ना मग आपले सकाळचे दोन म्हणजे सकाळचा एक आणि आत्ताचा एक दोन.
हो माझी ना. चौदा झाले चौदा झालेले चौदा आधी आधीचे हे पकडून चौदा झाले सगळे. म्हणजे कधी, कधी कोणाला के, हा सबमिट होऊन जात तो ना मग
सबमिट लगेच करायचा.
नाही त्याच त्याचच हो तू
हो नाही माझे नव्हते झाले. मग मी मला माझ्या नंदीने सांगितलं की लगेज सबमिट करत जा म्हणून कॉल झाल्या झाल्या.
नाही माझं लगेच हो म्हणजे काहीच नाही करावं लागत ते लगेच दाखवत.
माझं ते साईडला स ब्ल्यूमध्येध्ये आहे ना. बॉक्स म सबमिट तिथे सबमिट करावा लागतोय. हम्म. दुपारी झोपत नाही.
नाही.
हंम.
दुप दुपारी फक्त पुण्याला का? त्यांच काही काम नसतं गावाला गावालाही ना काही. चालायचंच चालू स्वतः फरची पुसायची बाकीकी.
हो. तिकडे कसं तिकडे आता दोघंच म्हटलं की थोडं रिलॅक्स राहतंय.
हम तेच ना. तिथे काही कामा वेळेवर केली काय मी काय चालत सगळं.
व्हय
ह हं
फॅमिली म्हंटलं कि तेवढं राहतं.
काम नसेल तरी मी शोधत बसते टाइमपास काही ते आता
तेवढाच, चला जातो वेळ पट आता शिवपुरीची अर्धी तयारी करून ठेवलीय.
हम् हम ह.
्या व घरी प पुोसून घ्यायचे. आणि कधी कधी काय होतं ना दिवस झोपलं तर रात्री झोप पण नाहीयेत.
ज हा.
हे दिवसभर काही ना काही करत राहिलो ना रात्री एवढी छान झूप लागते ना.
हंम, हं, कंटाळा येतो ना दिवसभर, मग
हो.
काय करायचं पण दिवसभर
ते आहेच एवढं तर काय नाही, आता फर्च वगैरे पुसल, थोडा वेळेत आले तर ते येईल मग समजा नसेलच काही तर फोन घेऊन बसायचं.
हम्म पर तिचं खाणं वगैरे.
हा गवत काढायला गेलो होतो. कोविितला. दोन तीन दिवस तर त्यातच गेला टाइमपास होऊन बराचसा. मत् एको.
करून ते
हो त खेळते. हो ती खेळते ती बा तिचे आजोबा असतात त्यांच्यासोबत करा ते
हंम, हं
येतं कस हे मांजरीची पिल्ल वैगैरे मग तिलाही इकडंच खूप आवडतं गावाकडचं
तिकडे गेला दो मत असेल मग पुण्यात.
हो तिकडं तिला म्हणजे आता तरी राहते. नाहीत तर आम्ही इथून निघालो दोन मिनिटं झालं आई आलं का ग पुन्हा तिथून निघालो. अय अला का गं,, गाव.
हा
पण इतकंसा नाही म्हणजे काय काय मुलं.
किती तास लागतात तुम्हाला.
आम्हाला सहा तास लागतात तरी.
सहा तास लागतात.
हो कार नाही ते पण बस नाही म्हटलं तर अजून जास्त.
हा ना ते कशी स्टॉप घेत जातात ना.
हो ते स्टप भे जातात मग त्यांना वेळ लागत.
हम्म,, एखादी बायपास असेल तीच थोडी लवकर जाते.
हम्म हम्
हम्मम
हा म सारखं, सारख प्रवास पण नको वाटतो, दंमं तस मं नुसतीच नको वाटत
नाय आणि म्हणजे पाऊसाळ्यात तर प्रवासच नको वाटतो.
हो बा तरी ठीक ये म्हणजे होतो. कार असली तर काय नाही पण म तरी ना जायचं तिथं अ गेलो म्हणजे आपण आवरायचं.
आणि कसं म महिन्याला चक्कर असल्यामुळे थोडं म्हणजे घाण वगैरे पण होट
हा नाई पण तरीच समजा आता हे कॉक्रोच वगैरे होतच ना थोडीफार
हा थ तेवढं थोडे होणार
हां नाही नाही नाही कधी कधी काहीच नसत कधी कधी ना म्हणजे अक्षरश खूप
तर आपण ती आता ती भांडी पण नय घेऊन तशीच वापरू शकत.
नाई ओ
त मग घ्या आणि सगळे मं भांडी घासत बसा
ते तिथे थोडंच ठेवलं असेल ना म्हणजे असं
हो तरी आता थोडेच ये कारण एवढं नेऊन पण काय करणार ना थोडं थोडं कामं पुरतच ये.
हम्म दहा दिवसासाठी म्हटल्यावर कशाला?
आदी गावाला असलं म्हणजे कसं आपलं कसं वेळेवर उठणं वेळेवर सगळं आवरण अस
होय.
तिथे म्हणजे कसं झोपायला उशीर उठायला उशीर पुढच्या सगळ्या कामाला उशीर
हो.
अनं तिथं हा तिथं जातो तिच्या अभ्यासामध्ये वेगळ हो जातो. आणि मग तिला परत खाली फिरायला घेऊन जायचं. त्यानंतर अ अ माझे हसबंड त्यांचा मित्र राहतो वरती
हां
मग त्यांचं छोट बेबी मग आता ते पण येत.
हा म त्याच्यात जात असेल वेळ हा
त्यांची वाईफ मग तिच्या सोबत समजा खाली गेलो त एक दोन दोन तास पण जाता निघून.
तेच ना, असं कोणतरी सोबत असेल की वेळ जातो.
हूं आणि ते पण ये ना आमच्याकडच्याच शेजारच्याच गावाचे जवळच्या
हा हा हा नायतर ते कस तिकडे कसं पुण्या मुंबईत म्हटलं की सगळे ते दरवाजे बंद
हो हो दरवाजे बंद येतात लोक खाली फिरायला,, पण तेवढ्या पुरतं तेवढं, आपलं असं नाय का कॉन्टॅक्ट एवढं नाय असं
नसतय होय. ते आत्ता बघितलं ना हयाच्यात मोळशीच पुण्यामध्ये न्यूज बघितली का ती
कोणती?
ती नाय का पि पिंपरी चिंचवड मधली
कोणते ओ?
ती एक नाय का कचऱ्याच्या ढिगारी ती इमारत कोसळी हूं हूं
कुठल्या वरचवरच हेडलाईनच वाचल्या पण नऊ लोक गेली ना.
हा नऊ लोक गेली.
बिचार एवढ कशी पसळले काय माहिती म्हणे मी वाचलं मध्ये डिटेल.
हो सोय त म्हणजे कशी कोसळी म ती इमारत जुनी असेल.
बिचार बापर एवढे सोबत अवघडे.
हम् ते कॅन्टीन मध्ये जे अवलेब असलेले ना ते लोक
हो का मला वाटलं की ते राहत होते तेी बिल्डिंग
नाही नाही. कॅन्टीन मध्ये जेवण करत होते ते तोपर्यंत एक सेिक्युरिटी आला तो म्हटला स्लॅब. पडाय लागलाय. मग ते लोक असं उठून पळायला लागले तोपर्यंत ती पिळी खाली आली पूर्ण
बाप रे!
हम्म. खूप म्हणजे एक जण तर त्याच तर फक्त सतरा दिवसच लग्नाला झालेले.
अपे ते ना आयुष्यात करी काय वेळ येईल ना काहीच सांगता येत नाही.
काही सांगता येत नाही. खूपच ते झालंय आणि जे ता ज आता फोन पण केले एकानी तर फोन पण केला की जेवायला बसलोय म्हणून
बापरे किती अवघड वेळ बिचार घरच्यानवर
हो घरच्यांवरती
काहीच सांगता येत नाही. आणि असं वाटतं ना आजकाल ह्या खूपच अशा न्यूज वाढलेल्या हे झालं.
खूप वाढल्यात हो हो भरपूर आता दिंडीमध्ये पण नाही का प्रकार झाला तो
हा ना.
तीन लेडीज गेल्या त्याच्यात पण
हो,, ते काय म्हणजे? दिंडीच सामान वाहून नेणाऱ्याच गाडींनी धडक दिली वाटत त्यांना तर
हो तेच गाडी होती. नांदेड साईडची होती ती गाडी पण त्याची चुकी झाली त्याला काहीतरी तो म्हणजे ताप वगैरे आलेला वाटत. मग त्यानी म्हणजे असं गोळी घेतली त्याची आणि ते गोळीमुळे त्याला ते थोडस झोप आले असेल ना.
हा ठाकू हो ना एवढे हे लोक असत. त रस्त्या आणि त्यामध्ये आता आपण गाडी चालवायचं असं असताना म्हणजे रिस्कीच झालं ना.
रिस्कीच आहे ना.
त्याला वाटलं असेल जाईल असं काही नाही बस एवढं नस. पण ते झो गोळीमुळं मग ते झोपाली असते.
झोपेमुळे त्याच्यात ते गाडी डायरेक्ट ते अंगावच गेली वारकऱ्यांच्याच ह्याच्यात.
मुंगर
थोडस लोकांनी पण जरा विचारणे म्हणजे काळजीपूर्वक केल्या पाहिजेत गोष्टी पण नाहीत करत.
त्याला वाटलं ठीक आहे जाऊ गाडीत चालवायची असं पण ठीक आहे त्याला गेले गळमुळे आप आपण
काय नसते ज्याची वेळ आलेली असते.
हो ते ते ते फक्त एक कारण झालं आता त्यांचं नशीब ते उडली लिहिलेलं अश आता किती घटना घडतात.
हो.
का कोणाचं काय कोणाचं काय?
तेस्त निमित्त होत माणसाचं.
आता मागेच माझ्या माहेरी त्यांना एकच मुलगा होता बर का?
हा,
कॉलेज कॉलेज ला जायचा त मुलगी पण नव्हती. तर तोऽ. असं गरीब कुटुंब आहे एकत्रच राहतात त्याचे वडील आणि भाऊ.
हा.
तो तळ्याकडे गेला,, काहीतरी पाईप लावत होता का काय करत होता. तिथे त्याचा पायने सुटला. काही नाही गेला एकच एकटाच होता.
हम्म,
इतकं म्हणजे ना त्याचे बॉडी लक्षशा पाणी सुद्धा पिना कसे पितील ना आपण. विचार सुद्धा करू शकत नाही काय त्यांना वाटलं अस.
हो ना एकुलता एक मुलगा म्हटल्यावर शॉक बसणार ना.
शॉक म्हणजे ते बिलकुल पाणी सुद्धा पहियला तयार नव्हते जेवण. दूर लोक अक्षरश. तरी नाही मग च तीन चार दिवसानंतर. त्यांना असं गावातल्या लोकांनी जाऊन समजावलं.
हम्म
तेव्हा मज जरा लागले पण शेवटी आयुष्य भारत. आठवण झाली.
हो,, म्हणजे ते थोडे असं डिप्रेशन मध्येऽ
हो तेच ना कायम तेच विचार डोक्यात आता किती कोणी समजावलं. तर ते एवढं वेळ जाणार आहे.
नाही नाही नाही कसं हाताला आलेला मुलगा जाणे म्हणजे शक्य नाही ना म्हणजे. ते आईवडिलांना डोक्यातून जाणारच.
शक्यच नाही आहे तेे,, तर एक तर त्यांना नाऽ हो एकद म्हणजे ते होत नव्हतं वाटत काहीतरी असं झाला. तच्याकडून आणि त्याची आई पण ना एवढी असं काय म्हणतो आपण थोडं. हे असं हुशार नाही असं एकदमच. भोळ खूपच भोळ नाही वात
हा.
तसं खूपच म्हणजे त्यामुळं तर किती वाईट ना.
हो ना.
असं कोणावर का.